हॅलो नमस्कार ताई या अस वेळेव हा हा या. वेळेवर कॉल उचलत नाही मघाशी एका जणाचा कॉल झाला. त्यामुळे माझा कॉल रिसिव होत नाही अस तस आणि आता कॉल केला तेव्हा तर तिकडन. त्यांच्याकडन रिसीव्हच झाला नाही गेला एक कॉल वाया.
नाही मी मगाशी कोणाला कॉल केला ना? तर मी आधी सांगून देते मी कामात आहे अ पाच मिनिट तुम्ही एकतरी अ. तुमचा कॉल नका घेऊ माझा घेते माझा गेला व्हाया तरी चालेल पण तुमचा नका वाया जाऊ देऊ. वाटलेस मी निवांत करते तुम्हाला परत करेन. आठवणीने असं सांगून देते पण मी डिस्टर्ब मध्ये कॉल नाही घेत दुसऱ्याचा.
बरोबर हाय काय म्हणताय बाकी?
काय नाइ व्यवस्थित तुमचा काय मुद्दा? झालेय आता पोरांच्या स्कूलच्या मीटिंगला चाललेलो आहे पॅरेंट्स मिीटिंगला. ते त्यांचे पप्पा गेलेत मिीटिंगला आम्ही बसलोय बाहेरच.
अच्छा.
तुम्ही काय म्हणता काय नाय आमच होत रा आता थोडा पाऊस सुरू झालाय हळूहळू.
झालाय का? आमच्याकडे नाही अजून. लकोणे हहहह.
ते फक्त मिीटिंग घेतात. या अशा हजेऱ्या लावतात पण मग सगळ्या वर्कलोड म म आईवडिलांवरच देतात.
त्यात काय आता शाळेच अ काय. हेच अभ्यासक्रमच तस झालय तर.
नाव पोरांना नवीन हाय नाव आता काय छोट्या.
लोड होतात ना प्रोजेक्ट सगळं प्रोजेक्ट टाईप आहे सगळं तर ते आऊ
अहो लिटरली लिटरली माझा मुलगा. आता किती वर्षाचा हाय फक्त तीन वर्षाचा आणि त्याला पुस्तकं किती हाईथ नर्सरीला. पंधरा पुस्तक आहेत. ह त्याला त्याला म्हंटलं अरे बाबा हे पंधरा पुस्तक. सगं मी दहावीला.
नव्हते आम्हाला खरच तर मला. तर कीवच येते आत्ताच्या मुलांचे म्हणजे काय हे एवढ्या एवढ्यशा बुद्धीला म्हणजे काय करतील काय?
काय करणारय पंधरा पुस्तकं म्हणजे खूप झाले ना होते
पण आपण पालक त्यांच्यावरती टाकतोय ना जबर.
करून येत काय ते अभ्यास करायला बस बोलवतच. स्कूल मधला वर्कलोड त्यांचा भरपूर राहतोय घरी आल्यावर उशिरा येतात त्यामुळे झोपवाईच तर म्हंटल्यावर त्यांचा अभ्यास राहून जाईल म्हणून अभ्यासच करायला बसवायचं त्यात बी ते लिहिता लिहिता झोपून जात जातात काही काही तर. कदाचित कधी कधी.
कप्यासिटी काय आपण करतोय काय त्यांना हह हा असं होतय ना? तरी परत नाही, नाइ ना आणि आताच्या मुलांना हे सगळं गोष्टी.
मग सहा वर्षाच्या मग खूप जड जातय खूप.
खूप चड जातय त्यांना
आपण आणि सगळ्यात आणि आईवडलांना यांना, कॉम्प त्यांना पोरांचे सगळं बालपण रा
हा आता लक्षात येतात तुमच्या गोष्टी मला तरी असंच वाटत. बाल पण मुलां
कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनच्या नादात ना सगळं बालपण हरवून टाकत. आप पोढाचा
खूप अवघड होऊन जाई.
नाही मी शानी झाली समोरच शान होईल असं नाही ना एकाने शान होून मी चालणार ना सगळ्यांनी रा आणि सगळ्यां पु जात मग ते
हा ते हाच पण अशा पण शाळा आहेत कुठे कुठे हे निसर्गा संबंधित आणि अशा म्हणजे मुलांवरती दडपण नाही येणार काय काय शाळा म्हणजे मी तर कुठे कुठे बातम्यांना किंवा असं कुठे ऐकलंय वाचलय कुठेतरी कि मुलांना दप्तर पण त्यांच त्यांच शाळेतच असते. म्हणजे एवढं जड दफ्तर किंवा त्यांचा एवढा अभ्यासक्रम आणि हसत खेळत मुला अभ्यास तात अशा पण काहीतरी शाळा आहेत
आप झा पायथगोरचा सिद्धांत त्रिकोणाचे क्षेत्र, प हे जे काढलंय ते आता तुमच्या काय उपयोगात आहे
नाही ना ह उपयोगात नाहीये आम आमच्या काहीच
नाही माझ तुमच माझ माझंच नाही तुमचं काही माझं नाही आपलं माझं जस्ट इंज ण दे माझे सुा काही उपयगात उदा बरोबर म्हणजे व्यवहारिक जीवनात पोरांनी कस जगायला पाहिजे ते शिकव सोडून हे अशा अशा ग फक् बर्ड आपण कधी कधी मार सुधा खाल्
खूप खूप ते पायता गोरच प्रमा तर मला अजून पाठा आहे अजून मी आता पंचावन्न वर्ष
हेच ना पाया गुणी ललेहनचीिवन अधिक क्ेत्रपट हे हे आपण किती तेव्हा बर्डन घेऊन करायचो आणि आता विचार केला तर तेव्हा आपण एवढ एवढा एवढा ट्रेस घ्यायच त्या गोष्टीचा आणि करायच ना तर त्याच्यासाठी काहीच उपयोगाचं नाही आपल्याला, आता काहीच उपयोगाचं नाही काय उपयोगाचं आहे त्याच्या वाला
तेच पण टेक्निकली गोष्टीनी ते म्हणजे आहे. तात ते पण जी त्या ह्याला जातात ते आपल्याला आयुष्यामध्ये जर घर काय नाही तर काहीच नाही आहे.
तेच सांगते ना मी, त्याचा आत्ता उपयोग काय तुम्ही खूप आता हा बरं टेबल पाठ करणं या गोष्टी आपल्याला गणितीवार हे येतच. याचा काही विषय नाही तुम्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा आणि वर्तुळाचे त्रिज्या काढा. आणि हे... या गोष्टी आपल्याला आता, आताच्या जीवनात हाये का काही उपयोगाच्या? काहीच नाहीये म्हणजे पुस्त की ज्ञान काहीही उपयोगाचं नाहीए फक्त ज्यांनी इन जनरल पोरांनी एवढ्या ह्या जगात कसं सर्व्हाईव करावं हेच जास्त महत्वाचं ए, कसं कमवते
हा आणि तेचं प्रॅ प्रॅक्टिकली जेव्हा मुलं घेतात शिकायला येतात तेव्हा त्यांच्यावरती इतकं बर्डन असं तं आणि त्यावेळेस त्यांचं वय आणि त्यांना म्हणजे त्यावेळेस त्यांच पैसा कमवायच वय अस म्हणजे शिक्षण पूर्ण होऊन आणि त्यावेळेस त्यांना काही सुचत नाही प्रॅक्टिकल युगात की काय करावं आणि काय नाही करावं. असं खरंच तर मला पण
तर अस वाटतं ना नाही मग आपण पोरांना. नाही मग कधी तरी सगळ्यांनीच ठरवायला पाहिजे आता पॅरेंट्स मीटिंग म्हटल्यानंतर एकाला बोलून नाही चालणार ना. सगळ्यांनीच ठरवलं तर ते होईल ना आणि
आणि मेन म्हणजे ते बाहेर शाळा तर असू द्यात पण आपण क्लासही लावतो मुलांना. वेगळां आणखीन म्हणजे एवढे छोटे छोट्या मुलांच पण मी बघते आजूबाजूला तर त्यांची क्लास पण. तीन साडेतीीन वर्षांची मुलं शाळेतही जातात आणि परत क्लासला जातात. पण क्लासमध्ये असं नाही की शाळेचाच अभ्यास घ्यावा किंवा आज शाळेत काय तुम्हाला शिकवलं अभ्यास घ्यावा ते सोडला. त्याचा वेगळाच डोक्यामध्ये. त्याचा वेगळाच अभ्यास असतो त्या त्याचा वेगळाच घरी येऊन अभ्यास करायचा मुलांनी म्हणजे मुलांनी शाळेचाही घरी येऊन अभ्यास करायचा परत क्लासचाही अभ्यास करायचा हे काय करायचं काय एवढ्या एवढ्याशा बालवायातल्या मुलां ने अस. खरच खूप म्हणजे आम्हाला आताच्या मुलाँची एवढी कीव येते ना आणि काही त्यांना खेळायच म्हणजे मैदाणी खेळ काही माहिती नाहीत आताच्या मुलांना आहेत का माहिती? त्यांच्यामुळे त्यांची फिजिकली ग्रोथ होत नाही.
अहो हा विचार करा ना आपण सहा वर्षाच्या असताना शाळेत तर जाणं सोडाच आणि अकरा ते पाच शाळा राहायची. अकरा ते पाच शाळा राहिली. गावाकडे होतो आम्ही.
हा हा बरोबर आता पण गावी अकरा ते पाचच शाळा आहे.
आणि अकरा त पाच आल्या आल्या आल्या आल्या बुक फेकुण बॅग फेकल्यानंतर कुठं निघून जायचं कळायचं बी नाही मला. आई वडलांना आपण हो लगेच निघून जायच ती बॅग फेकली कपडे सुद्धा कधी चेंज करायच नाही. म्हणून तसच पळून निघून जायचं खेळायला पण त्यांनी ते गावाकडचं वातावरण मोकळं वा वरण आई वडील तपास पण नाही करायचे.
अ किती झाडावरती चढणं असेल किती सुरुपारंभ खेळले असतील किती काय
आओ आणि मोकळ वातावरण असल्यामुळे आपले आई वडील विचारायचे चे नाही माझी मुलगी आली का नाही घरी का काय ती बरोबर येऊन जाईल तिच्या टाईमाला असच म्हणत आत्ता पोरांना बाहेर सुद्धा सोडता येत नाही. साधा बिल्डिंगच्या खाली जायचं म्हटल
सोबत जावं लागतय बरोबर.
खूप विचाराची गोष्ट आहे पण खूप अवघड झालेलं आहे. खूप अवघड झालेलं आहे जेवढं आई वडील आणि ट्रेस देतात एकाने घरात अभ्यास केला दोन दिवसापासून घरी होती तू अभ्यास केला नाही अभ्यास अभ्यास केला नाही आणि हेच बर का हे जे चार पावसाळे. तुमच सोडा चार पावसाळे आज जास्त पाहिले ना ते लोक आपल्याला सांगतात. कि तुमच्या पोरांकड तुमचं लक्ष नाही मग कधी कधी मला हे असं वाटतं. त्यांना तुम्ही जेव्हा सांगता तुमच्या पोरांकडे तुम्ही लक्ष दिलं ना तुमच्या नातवंडांकडे पण तुम्हाला वाटत तुमचे तुमच्या उच्च संस्कार आहेत खरंच.
हो खूप कारण का सांगू का ह्या वयामध्ये ना दोन संसाराचा अनुभव असतो त्यांच्या पाठीमागे. त्यांच्या पाठीशीना जे आजा आजोबा आजी आणि नातवंड यांच्या दोघांच्या मध्ये दोन पिढींचा अंतर तर आहे ना दोन पिढींचा अनुभव आहे त्यांच्याकडे म्हणजे ती लोक तुम्हालाही समजून म्हणजे समजून घेतात आणि आताच्या लहान बाळांना पण समजून घेतात
नाही हो पण आ हा विचार केला तर ठीक आहे त्यांच्या त्यांच्या दृष्टी किंवा आपल्या दृष्टीने आपण बोलतो तेव्हा ठीके पण जेव्हा तेच सांगतात ना तुमच्या पोरांना सांभाळता येत नाही किंवा हे करत नाही आहोज् तुमच्या वेळेस अभ्यासक्रम तुमच्याकडून तोे झेपला जायचा नाही आ आमच्याकडं अजिबातच झेपला जात नाही पोरांचा घेणं इतकं अवघड आहे म्हणजे तेव्हाचा आणि आत्ताचा खूप खूप बदल झालेला आहे खूप बदल झालेला आहे ते सांगतात ना की आमच्या पोरांना आम्ही असंच शिक शिकवलं अस तसच शिकवलं तुमचे पोरं तुमचे दोन पोरं आमचा एकच आहे आमचा एकच आहे तो वरचढ निघेल खरंच वरचढ निघेल कारण आता पहिल्या आठ आठ पिढी आठ आठ पोर जन्माला घालायची तरी ते हँडल करायचे इथे एक पोरग सुद्धा सांभाळला जमत नाही
मला स्वतःला मला माझे तर चार दीर आणि दोन नंदा वगैरे मिळून सगळे सात आठ जण आहेत आता
असं विचार कर तेव्हा ते आईवडिलांना नाही काय होती काळजी मी पण कुटुंब पद्धती पाहिलीय आता एक विचारू का तेव्हा ते आईडलांना माहिती होतं का आपलं पोरग कोणत्या शाळेत जाणार ते
नाही आणि कशी शाळा गावातल्या गावात किंवा गावाच्या बाजूला असं असायची शाळा म्हणजे काय एवढं सगळं जे काय असेल ते तिथल्या तिथे कळून जायचं पालकांना पण ह आता कस आहे शाळाला ते आजूबाजूची माणसं आपली जवळची नसतात गावात कसं आपलीच माणसं सगळी आजूबाजूला जवळचे असतात त्यामुळे काय ह पालकांना म्हणजे त्याच त्रास काळजी करायची गरज नसते चीना आता कसे आता म्हणजे वातावरण कसं सगळं वेगळं आहे ना, शाळा शहराच्या ठिकाणी असते. आजूबाजूचे कोण मुलं कुठले पालक कोण ओळखीचे नसतात किंवा विश्वास ठेवण्यासारखं तेवढ्या वेळेपुरत तरी नसतात ना. जेव्हा नंतर नंतर तुमची ओळख होते, तेव्हा
हम्म चालेल ताई. तुम्ही करा कॉल. कंटिन्यू करू हा. हाच कंटिन्यू करू.
हा चालेल.